हॅलो. हॅलो येतोय आवाज हा बोला.
काय करताय-
ह्
बापरे हे काय रुपाली दिदी बरोबर आता बोलली म्हटलं तुम्हाला बी पण फोन ना करायलाच लावते
मजा आहे तुमची
हा हा फोन लावला होता दिदीनी काय नाही आजी आलेली आहे स्वयंपाक केला आताच मम्मी पोळ्या बनवते
आज्जी आलेली आहे
मटणाची भाजी केली आता जेवण करणारे दादाची दादा बाहेर गेले ते आलेता असं म्हणत होते.
असं म्हणत होते मग मी माझ्याशी बोलली नाही मला म्हणे नंबर दे मला बोलायचंय म्हणे म्हटलं वा घे म्हटलं मग आता तू ठेव म्हणे मी फोन करते.
हा ना लावलोत पण म्हटलं तिला सांगितलं अजून उद्या बी कर हा दिदी हा म्हणे केला असता कोनी जेवन बाकी मॅडम
काय स्वयंपाक केला म
आज काही नाही वरण भात
असं कस वरण भात काही नाही असं कस सांगतय
फक्त वरम भात केला
चांगलं आहे ना मग वरण भात पण मी वरण चिखली खाते
बापरे
हम् वरण शिकली ग
हा, थोडं ऑनलाईन करून द्या. वरण वरण चिकन म्हनता का काय म्हणता तुम्ही
्री
चिकली
हा
वरण तेडामध्ये काय टाकून बनवतात ते
काायनिंग टाकत त्याच्यामध्ये म्हणजे आपली चपाती लाटलेली असते ना कच्चे ह बरोबर
हा, ते तूप वगैरे टाकून करतात तेना!
हो
चांगली लागते ना मॅडम, हा मला बी आवडते. मला भी आवडते मॅडम.
पाहिजे! मस्त वरून तूप टाकलेलं पाहिजे, बस मग टेन्शन नाही.
हम्
ह जाच स्वयंपाकाच पण ताण नाही हलकं हलकं. जेवण रात्रीच मग.
करावं लागेल एखाद्या दिवशी, पण अ... काय कसं करतात ते.. दडाळ फोडणी देऊन टकाय
हा, दाळ म्हणजे आपण थोडं जास्तच पाणी टाकायचं जस आपण दाळ शिजवायला टाकतो. वरणची त्याप्रमाणेच अ... शिजवायला टाकायचं फोडणी जसं देतो तसंच आपल्याला जेवढं तिखट लाकला तेवढं टाकायचं लसूण मस्तकड फोडणी द्यायची लसणाची, कडे पत्त्याची आणि ही मोहरी राई अस त्याची हा त्याची कड होणे दिली का म उकळू द्यायचं त्याला पूर्ण आपलं शिजवून घ्यायची नाही शिजवली मस्त शिजवून घ्यायची शिजवली गेली का? मग तिला.... एक तर, अ... ते आपले कणिक म्हळतो ना आपण, कणिक कनिक म्हळून पोळ्या वगैरे अ करायच्या आणि तसच तोडून तोडून टाक- का कापल्या, नाही कापल्या काय हरकत नसते. हा, तुकडे तुकडे करून टाक ून द्यायचे आणि मस्त चांगलं उकळू द्यायचं ते शिजत नाही तोपर्यंत लगेच खायचं. गरम गरम
करावं लागेल एखाद्या दिवशी.
मला असंच आवडतं हलकं हलकं, काहीतरी वेगळं. मी, मी जास्त ते.. अ... भाकरी वगैरे वर नाही याच्या जात सकाळी मग नाही वाटलं तर भूक म्हणजे एकटीच असते ना मग बगर असते बगरची किती चिडी करून खाऊन घेते मग भगर पण मला अशी नाही आवत एक तर बगर ना... थोडीशीच टाकायची आणि पाणी जास्त टाकायचं, थोडस असं पातळ पातळ सारखी मस्त पैकी कडक तिखट मिरची ना ते आपली लवंगली इमेजीची फोडणे द्यायची शेंगदाणे टाकायचे थोडेसे आणि थोडस एखादा बटाटा कापून टाकायचा राहिला तर नाही राहिला तर काय हरकत नाही मस्त जिरं टाकायचं. लसूण टाकायचं नाही तर नाही पण टाकायचं मी तर काही टाकत नाही लसूण. आणि मस्तपैकी फोडणी द्यायचे तिखट हा, आणि त्याची खिचडी करायची खिचडी करायची पण असं म्हणजे पाणी जास्त- य त्याच्यामध्ये की अशी अशी लुसलुशीत खातात येईल असं.... जसं वरणची खेच आपण करतो ना तसंच हे पण भगरचं पण करायचं‌. तस आवडतो, नाही तर मग गुळाचा काला. गुळाचा काला हो हो बस पैकी केक भाकर करायचे गुळ सुोरायचं छानपैकी तोफ टाकायच मस्त पैकी लाडू बनवायचा आणि ख्यायच
मस्त पैकी खायचं मग
ह ओरलेली चपाती अस का तिला बन तस मिक्सर मधन काढून घ्यायचं गूळ मिक्स करून द्यायचं त्याच्यामध्ये छानपैकी तूप नाही तर तेल टाकायचं आणि खायचं
हा
कोण ते भाजी भाकरी करत बसत
बाजी करायच
करायची भाकरर करायची भाजी विकत आणायची.
हम्म का बी एकच बनवून ाऊून घ्यायचं
आणि भुकणचते ना मग जास्त.
हा
आज पूर्ण त कोण गेली ग मी ऑफिसमध्येध्ये
आज हफिसला होता तु्ही मला
ते राहुलचा फोन होता ते क्युडवेलच्या डाट्यावर न एवढं डोकं खात होता इतकं! डोक खात हो आमच! लागल शेवटी त पण म्हणायला लागला डमक टाळली म्हणजे ते ना अजून तुमचे फॉर्म चुकीचेच भरले जात आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एनसीचा जो फॉर्म आहे ना! गरोदर माता गरोदर माता प्रसपूर्व काळजीचा जो फॉर्म आहे ते बरेच जण कोरास ठेवतात अजून नवीन मला ते फॉर्म आले अजून नवीन तुम्हाला बोलवावं लागेल अजून परत भरावे लागतील ते बघ ते ते सीमा भारती सलिता त्यांचे तर खूप जास्त फॉम आहेत त्यांना अजून प न बोलावावं लागेल मी विचार कर होते त्यांना इडे ऑफिस बून घेऊ का काय कारण की माझ पण आ आपली वजन उंची टाकायचं काम राहिलेलं आहे तर आता एवढ्या दिवसापासन ते व्हिजिट सा फिरत होतो ना बाहेर तर आ्ही फिल्ड मध्येच होतो चार तारखेपासन तर आता कुठे त्यांचं झालेलं आहे दोन दिवस रा पण मग तसं आता त्या तिकडच्या गावांना एक गाव दोन दोन सी आर रंजना आणि मााते मास असतात म्हणून काही टेन्शन नसतं चार जण असतात तर एक सी आरपी हो त्या म्हून तिकडे जावं लागायचं जा मला मग आता ते सगळं क्लअर करून घेऊ सगळं संपवू आणि ते डाटा भरायच्या मागे लागायचे तुझा डाटा टाकायचा राहिलेला आहे माझ्या रिमाचा डाटा टाकायचा राहिलेला आहे, कंपनीचा टाकला गेलेला आहे.
हो आणि ते विजिटवाले आहे का मॅडम?
मग आहे ना ते अजून एक,
आता दूध खेड्याला कुठं बोंगऱ्याला,
हम्म विझिट आहे. तुमच्याकडे येतात का नाही येतात, काही माहिती नाही बई आता.
हो अजून थांबतील मॅडम ते,
हम् आणि आपल्याला मी काय म्हणते डेमो रेसिपी घ्यायची ह,
हो मॅडम,
ह, अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन दोघं मिळून घ्यायचे. पण मला का नाही, बायांची उपस्थिती जास्त पाहिजे सगळ्या महिला, गरोदर, सज्ञान, किशोरवयीन ज्या असतील, या सगळ्यांची उपस्थिती जास्त प्रमाणात पाहिजे, एकत्र हा,
चालेल.
मागच्या वेळे जे केलेले आहेत ना आपण, त्याच्यामध्ये खूपच कमी उपस्थित होती. आत्रंगे सरांचं तेच म्हणनं झालं की, उपस्थिती कमी असल्यामुळे म्हणजे आप आपल्याला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय तर, आपण खूप कमी लोकांपर्यंत पोहोचलेल,
मॅडम, तो आता पाऊस बी खूपच होता, पाय, बोरडीपाडा
मग आता ना पावसाळा आहे बघ मी काय म्हणते, आता ना आपलं कार्यक्रम चालू झालेला आहे. हो, आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर, आपल्याकडे जेवढे काम लवकर-लवकर करता येतात ना! तेवढे करून घ्या, नंतर ते तिकडच्या गावांना नेऊन देवू आपण. माझं विधम ना, आणि मग पावसामध्ये, असं करू एक एक बर्डे, पाड्याला करून घेऊ. आणि एक इथं शाण्यामध्ये करून घेऊ. पटकन करून घेऊ, म्हणजे आपल्याला ना दोन-तीन महिने त्रास नाही राहणार एक तर, आरोग्य तपासत जा की, आपल्याला मुंबई, लावलेला आहे, आपल्याकडे लावायचं असं म्हणत होते. पण म्हटलं आमचा तर आताच झाला ना, आरोग्य तपासणीचा कॅम्प, आता लगेच कुठे घेतात म्हटलं आमच्याकडे? आमच्याकडे तर मोठा झाला म्हंटलं. बर ठीक आहे. मग लावलेला आहे, त्यांच्यानंतर तर मग अजून आपल्याला काय करायचं आहे गं बाई? हा किचन गार्डन जे आहेत ना, किचन गार्डनच्या वाती, निवडायच्यात. मग किचन गार्डनची लावळ ते अशी निवडायची, जी गरोदर आहे, तिला सहसा कमी किंवा मग गरो धरती माता आहे ती, नवव्या महिन्यामध्ये आहे. आठवा किंवा नववा महिना तिचा चालू आहे, ते पुढे जाऊन डिलेव्हरी होणार आहे. म्हणजे जसं उत्पन्न झालं ना चालू, तसं तिने खायला चालू करायला पाहिजे. असं मिळायला पाहिजे, एक तर ते ह. मग, तिच्या घरामध्ये लहान बाळ पण पाहिजे, किशोरयीन मुली सहसा पाहिजे आणि, असे किचन गार्डनचे, लाभार्थी निवडायचे, जे कि जवळपासच लावतील. घराच्या जवळपास, नाही तर तुम्हाला माहिती ती मागच्या वेळेस कसं झाल होतं? आपण जिओ टॅगिंगसाठी गेलो होतो. कुठे कुठे फिरावं लागल होतं? तुम्हाला, हा. म ही लांब-लांब फिरायची, गरज नको पडायला पाहिजे.
हा.
जवळची निवड करायची, आणि परत त्या सगळ्यांना, ते सगळं लावायला, लावायचं.
हो.
बाकीच्या बिया लावतात, बाकीच्या लावत नाही. तर असं नाही करायचं, त्यांना ते पूर्ण लावा लावायचं, आणि परत आता अ.. हा व्हेजिटेबल प्लॉट, म्हणजे जे भाजीपाला आहे ना, जास्त प्रमाणात देणार आहेत. म्हणजे परस बाग वेगळी आणि व्हेजिटेबल प्लॉट तो वेगळा. तो पण जास्त प्रमाणात देणार आहे म्हणजे ते किती, शंभर लाभार्थी घ्यायचेत ना, सगळ्या गावातनं
हा.
म्हणजे एक-एक गावामध्ये दहा-दहा लाभार्थी, म्हणजे तुमच्याकडे पण ते येतील एक तर
आमच किती? हो, सात-सात जणांना हा निवड करायची असं नाही. कमलीचे सात, माझे सात.
हा मग चौदा लोक ना हा म तस निवड करायची त्यांना तो मोठा प्लॉट मिळेल म्हणजे जास्त झाड मिळ अ दोनशे अडीचशे झाड मिळतील त्यांना?
दोनशे जास्त मिळतील मॅडम जा कुठं मिळतील.
वांगे आणि भेंडीचे झाड मिळतील मग त्यांना ते लावायचे आहेत त्यांनी आणि ते पण घरा तसच बघायचं जिथे गरोदर दस्मा आहे किंवा सहा महिन्यात बच्चू वरच वरच खा आहे अक्षांना बघायचं मजे-
हो चालेल हो
अ मी काय म्हणते चल मग आता ठेवते हो मी?
हो चालेल मला?
बोलूू नंतर हा
हो बा